हा माझा आवाज ऐकूया लागलाय हा हा
बोला ना काय म्हणता
अ काय नाही आहे बघा तुम्ही काय नाही आहे निवांत हे तुम्ही
हो माझं निवां ते इतक्यातच आवरलं सगळं म्हटलं चला बो बोलू ह तुमचं आवरलं जेवण वगैरे हो नाही मा नाही हो. माझं नाही झाल अजून नाष्टा वगैरे. झालंय.
होय काय हा हा. आणि मग पाऊस. वगैरे.
नाही पाऊस नाही आमच्याकडे काहीच अजून तुमच्याकडे झाला पाऊस.
नाही नाही एक दोन दिवसाच्या अगोदर पडलेला तेवढाच आता दोन दिवस. झालं आणि परत ऊन. ऊन पडत आहे पा उन्हाळ्यात कस ऊन असतं ना तस ऊन पडत आहे पावसाळा यस. वाटतच नाही.
नाशिक जिल्हयाच.
तुमच्याकडे पण नाही काय पाऊस.
नाही नाही होता पाऊस.
हा हा तुमचा आवाज क्लिअर ऐकू येत नाही म. हॅलो.
आता येतो.
हा आता याय लागलाय बघा हा हा.
नाही नाही घरीच हाय. ह
हा हा
हम्म तुम्ही कुठे राहिले आम्ही नाशिकचे.
हॅलो. तुमचा आवाजच नाहीेत क्लिअर ऐकू यायला नाही मला.. मागं काहीतरी आवाज या लागलाय बघा. हा आता या लागलाय बघा.
अहो काहीच नाही चालू पण तिथे काय प्रॉब्लेमच आहेे थोडासा रेंजच्या.
हाय काय हा हा.
बर बर. हॅलो हा बोला की.
जेवण जाल म्हटल तुमचं.
हा झालं झालं बघा तुमचं नाही अजून?
नाही परत आवाज नाही यायला, तुमचा व्यवस्थित ऐकू. मधी मधी असं कट व्हाय लागलायं. रेंज चा प्रॉब्लेम आहे काय?
काय माहिती काही समजत नाहीे. आता आता
हां आता याय लागलंय असं म्हणजे एकेकदा याय लागलंय आणि एकेकदा यायला नाही असं होतंय.
हम्म काय माहिती काय होतं मधेच चांगलं ये तोय मला येतो व्यवस्थित तुम
तुमचा मला असं कट कट ऐकू येतोय म्हण जे एकदा स्पष्ट ऐकू याय लागलंय एकदा एकदम पूर्ण आवाज कमी होत आहे. हां आता याय लागलाय बघा आता व्यवस्थित याय लागलाय.
फोनची जागा बदलून
ते रेंजचा प्रॉब्लेम असेल बहुतेक.
आता येतोय ना ऐकू बोललेलं? अच्छा. काय झालंय बहुतेक फोनची जागा बदलली की असा आवाज येतोय वाटतं. हॅलो? फोनची जागा जागा बदलली की आवज चेंज हो
हा हा होय होय, ते रेंजचा प्रॉब्लेम होतय ना, त्याच्यामुळे तसं होत असेल.
काय म बाकी, काय म्हणतात आपण? आमच्याकडे ना आमच्याकडे काहीच पाऊस नाहीये. बिलकुल पाऊ- आमच्या कडे बिलकुल पण पाऊस नाही खूप गरम होतय, उष्णता खूप वाढली.
होय होय, आता कसं हो व्हायला लागलंय. पावसाळ्यात सुद्धा फॅन लावून बसायची वेळ याय लागल्या.
मागच्या वर्षी ह्या टायमाला किती पाऊस झालेला होता?
होय होय, ह्या वर्षी पावसाळा लेट आहे असं म्हणत होते.
हो ना म्हणजे, मागच्या वर्षी दोन वर्षाचा एकदम होऊन गेला.
म-होय, मे च्या एडिंग पासूनच पाऊस चालू झालेला, आता जून आला तरी पण अजून पाऊस
नाही हो तुमच्याकडे मे एंडिंग आमच्या तर मेच्या पाच तारखेलाच पाऊस सुरू झाला
हो होय काय हा हा
हो आम्ही नाशिकमध्येध्ये राहतो नाशिक जिल्ह्यात हम्म ह आमच्याकडे पाऊस नाही चाल पाच तारखेला एक्झॅक्ट पाच तारखेला चालू
चालू चालत काय हा हा तुमच्याकडे द्राक्षी जास्त पिकतात काय हो हा हा म्हणजे फेमस आहेत ना तिथे
हो मग रासाठी फेमस ब
हा हा आणि तुमच्याकड फेमस खाण्यासाठी काय आहे
ज आमच्याकडे काय आहे आता इतर
अ डिश म्हणजे अशी कोणती डश तेव
पुरणपुळी आणि बा हम् पुरणपोळी तर जास्त आहे सध्या तर सीझनच आहे पुरणपोळी आणि आंबारस पुरणपोळी आणि आंबारस तुमच्याकडे हो अधिक मासमुळे पण आणि अधिक मस असतू नसतो आमच्या म्हणजे उन्हा्यात रस असला की हो पु हम्म तुमच्याकडे काय फक्त पुरन
आमच्याकडे मिस्सळ मिस्सळ फेमस असते आम्ही कोल्हापूर पूर जिल्ह्यात येतोय ना आमच्याकडे मिसळ तांबडा पांढरा रस्सा नॉनव्हेज साठी स्पेशल आहे त्याच्यानंतर मिसळ इकडची
हो का
हा ते होय होय आणि फिरण्या साक्षात तुमच्याकडे काय आहे नाही नाही आम्ही नॉन व्हेज खात नाही नाही नाही खात नाही आम्ही व्हेजिटेरियन हो मिसळ मिसळ
आम्ही आलो होतो ना तिकडे कोल्हापूरला फिरायला
होय आला होता काय
हा जानेवारी मध्ये आम्ही खाल्लो होतो तांबडा पांढरा रसा
हा हा हा हा कस वाट म
छान आहे ना टेस्ट
हा हा
काय हे आमच्याकडे ना बाकी
होय काय हा हा तुम्ही आता ते गुप ग्रुप मटिंग चालू होती त जॉईन केला नाइ का का
नाही के केलीली आधी झालेली आहे ना माहितीय सगळं
होय काय हा
तुम्ही केली हो मी हो मी जुनीय त्याच्यामुळे मला तेच प्रेट
आ म्हणजे मी पण आता ग्रुप जॉईन ग्रुप जॉईन केलेले तुमचा फोन आला त्येच्यामुळे मग ते राहिल
हा ऐकायचंय काय मग तुम्हाला तसं ऐकायचं असेल तर बोलून काही प्रॉब्लेम नाही
ह नाय नाय राहू दे आता हे दहा मिनट बोलायला
हो ह ना माझ नाही पण कॉल नाही झालेय जाऊन बघते मग
होय काय माझं पण कस आता तू अता तुम्हाला लावलेला चौथा कॉल आणि ह्याच्या अगोदर जे दोन कॉल लावले ना ते कसं झालं ऐकूच येई ना ते बहतेक ग्रेनचा प्रॉब्लेम होता काही ते तेव्हाच नवीन टास्क आलेलं तेव्हाच मी जॉईन केलं होत ना त्याच्यामुळेच काय समजलं नाही ते त्यांचं बोलणं ऐकू येईना ना माझं पण त्यांना ऐकू येईना त्याच्यामुळे ते दोन कॉल वेस्टच गेले माझे त्याच्यानंतर मग मगाशी बोलले मग आता तुम्हाला चौथ
रेंज आहे ना तर आपण एकमेकीला करून घेऊ कोण
हॅलो
हॅलो
हा बोला की
म्हणलं आता आपण करून घेऊ असंच
हा हा चालेल म्हणजे कसं एकाच वेळी लावायला येत आता तुम्ही मला लावला ना मग मी आणि परत वेगळा कॉल कुणाला तरी लावायच मग त्याच्यानंतर तुम्ही मला परत लावू शक
हा असं काही नाहीये
नाहीये काय म्हणजे असं कंटिन्युअस लावू शकतोय काय आपण म्हणजे आता ठेवलं तर तुम्हालाच दहा मिनट तेला अ म्हणजे आता तुम्हाला फोन लावला म्हणा कि
हा बोल ना ऐकतीये मी
ता मी तुम्हाला फोन लावला दहा मिन ट झाली फोन ठेवला मग परत मी तुम्हाला परत तुम्हालाच लावू शकते काय असं विचारत होते.
हो मग वाटल्यास मग मी तुम्हाला आता करते, एक तुम्ही मला केला ना एक मी तुम्हाला करते.
हा हा असंच हाय काय
हॅलो
हॅलो तुमच्याकडे बहुतेक रें चा प्रॉब्लेम होतोय वाटतं व्यवस्थित ऐकूच यायला नाही मला तुमच बोलण म्हणजे सुपष्ट ऐकायला यायला नाही माझ तुम्हाला ऐकू याय लागलंय ना नीट मला नाही व्यवस्थित ऐकू यायला
हाऊ का नाही नाही नाहीं कदाचित हा दुसरा कॉल आला होता मला त्याच्यामुळे झालं असेल.
होय काय हा हा हा हा.
दुसरा कॉल आला होता ना? च्यामुळे झाल असेल.
हां हा आता कस झालय आता फक्त दहा मिनटं बोलायचं म्हणून संगितलय दहा मिनट ट झालं ना की लगेच कट करायचा
हो हो मग वाटल्यास पुढचा मी करते तुम्हाला अस असं आल्टरनेट करू आणि जोपर्यंत जोपर्यंत रेंज आहे ना तोपर्यंत आणि असं काही नाहीये, असं काही नाहीये मला एक तुम्हाला आणि दुसऱ्या कोणाला असं काही नाहीये.
हा हा म्हणजे आपण कंटिन्युअस फोन करू शकतो, काय म्हटलं? मी तुम्हाला तुम्ही मला परत मी तुम्हाला.
हो करू शकतो.
हां हां. म्हणजे व कसं आता मी ग्रुप नवीन जॉईन केलाय ना, त्याच्यामुळे तेवढी फारशी माहिती नाही मला.
करू शकतो ना काहीच प्रॉब्लेम नाही.
हां हां बर बर. चालतंय. मग आता ठेवल्यानंतर मग तुम्ही करा मला चालेल.
हो हो हो. हो हो हो चालेल का ही हरकत नाहीये. तुम्ही मला मेसेज करा मी झाले त दहा मिनिट इतक्यात.
हां हां ठेवू काय?
झाले नाही ना ताई? हॅलो थोडं पाच दहा सेंकद होवू देत जरा
हां हां झाले झाले.
ओके ओके मला ना अ मला तुम्ही तिकडून साधा कॉल करा मग मी तुम्हाला करते.